लागणार तर तुझ पण लागल की
होय काय किती मिनिटं बोलायच असतय.
काय माहिती दहा मिनट म्हणालते खरं मी कमी बोललोय थोड्या पहिले पहिले दहा कॉल मी दहा मिनिटाच केलोय नंतर
हा. मग ते पे तुझं पेमेंटस दाखवतेय?
नाही ते पूर्ण टास्क झाला. खर
मग पहिला आता तुझी किती कंप्लीट झाल्यात?
पंधरा.
पंधरा! आग दोन झालेत माझ. आणि एका व्यक्तीला किती लावायच कॉल?
मी तर सारख सारख लावाले एका
नाही ग काय तरी वेग गळ असतय. एका व्यक्तीला, पाच वेळेस काहीतरी करू शकतोय. असं त्या ह्याच्यात व्हिडिओत ऐकलेलं ना.
व्हय, खर मी लावलय का फोन व न सारखं -सारखं काय झालंच नाही व्यवस्थ
पूर्ण झाले न टास्क.
पूर्ण झाल्यात, चेकिंग व्हायल्यात.
हा हा एक मिनिट. बोल आता तू बोल.
मम्मीच नाव घातल्यास काय तू.
होय.
का.
अग काय विषय झालता मम्मीच्या व. वॉटसअप वरती मेसेज आलता कार्याचा. माझं लय आधीच मी जॉईन केलोय. मग? मम्मी ऑलरेडी त्यात आहे ना अजून एक म्हणून मी माझ्या. मी करणारयं ना म्हणून माझा नंबर दिलो गं. आणि मग म ते मोबाईल मध्ये या घेत घेतलो मग ते माझाच नंबर दिला मम्मीच नाव घातलो, आणि माझ्या माझ्या नावावरती पप्पांच्या मोबाईलमध्ये असा विषय.
असय वय म त्यात पण करत्यास काय?
त्यात अजून नाही केलो ते करणार घरला जाऊन ते
तु कुठंस आता
मिरजमध्येय आहे आजीकडं आलोय सुट्टीला आलोय ग तू गेली नाहीस कुठं सायलीला वेळ नाइये लग्नात बीजी आहे ती
व्हय काय
हम्म करणारयं खरं कंटाळ आलाय म्हणं ते बोलायला अ ह ह
कधी बी कुणाचच झालं नाय हम्म
अ लई टास्क हाईत ग ह्यात
होय आ तू पाच फोन केलीस पाच फोन केलीस कनय म ते चेकिंग होत त्यात काय म परत पाच येत्यात म ते पुढं रेश परत वाढत्या
डायरेक्ट मला वीस आल्यात टास्क
होय म्हणजे एकात एकाच हज्यात असं ते ना एकाच लाईनीत
नाही एकच तर म्हणजे असं एका ह्याजात आलंय ग त्यात वीस कार्य उपलब्ध अस चाले त्यातले दोन झाल्यात
हा हा एवढं झालंय
हा दोनच झालेत आणि काय म्हणतीस तू गेली नाइस कुठे फिरायला
नाही
का गे गावाला जायचं नाइस का तुमच्या
हम जाण जातो आता उडत उडत
नाय म्हणलं काल ही कुठ गेली की काय फोन ठेवून सुट्टीला बिट्टिला
काय फोन ठेऊन सुट्टीला
हु हु हु हु हु ह ह जीव वर खाली होईल ग अ हं तसच हसतोय मी तशीच हसते मी विसरलीस काय माझ हसण
नाही, नाही.
काय, आणी काय, काय बोलायच आता यास.
हॅलो हूं बाकी तर किती मिनिट झाली, आता चार, चार मिनिट झाल्यात.
हूं त्यांन बोललेलंस. हा करतो.
हा ठेवतो म!